हॅल्लो. काय करती?
काय नाही.
मजा करती तो हाय ना?
हा हा, मग आता काय करू? पाठवलं इकडं, मग आले. हम्म, ज्येष्ठाचा महिना लागणार आहे ना गं.
हा हा.
मग त्याच्यामुळं मग पाठवलं.
कधी जाणारे? उद्या
उद्याला हां. तीन नंतर जाईल, तीन नंतर होईल ना मग.
अ तीन, साडेतीन चार वाजता जाव.
हां.
कामं काही नाहीत आता.
काम चालू आहे अगं. पण मग माणसं लावून करून घेते, त्याच्यामु काही कामही नाही. तांबाटे लावून घेतले काल पोरांकडून.
किती लावले टमाटे?
तांमाटे भरपूर लावलेत, तीन एक बीघे. एक बिघयचा प्लॉट आधी लावला आहे. बीघ सव्वा बिघाण काल दोन बिघे लावलं.
किती दिवसात झालं?
यक पाच सहा दिवसाची, म्ह पहिली ड्रिचिंग झालीये.
हम्म.
आणि आता दोन तीन दिवसात करायची, लगेच दुसरीपण. मी एक आता लावली, काल त्याच्या मधली.
बर हाय मग.
हम्म, तुझं काय चाललंय?
भेंडी भरून राहिले, आम्हाला लावायची. पेपर टाकायची बाकी राहिल्या अँगल मध्ये रोप
हा हा, टमाटे नाही लावलं का अजून?
नाही, गुरुवारी लावायचे आहे वाटतं.
हा हा, यावेळेस लेट लावून राहिले का?
आमची तारखीच हिशोबाव बरोबर.
हा का.
हम्म.
म्हणजे आम्हीच लवकर लावलंय, का काय मग?
आता जस्टाच टायमिंग राहतो.
हम्म, पण यावेेळेस पुढं मागं तांबाटी हाय त्याची मग भाव राहिला बसले, चांगलं हाय ना? हम्म. तसं मागच्या वेळेस सर्व
पाऊस लवकर नव्हता आला ना. मागच्या वेळेस लवकर आलता म्हणून.
हम्म, मागच्या वेळी सर्वांचे सोबतच येऊन गेल्या होत्या.
हम्म.
नंतरच्या मागच्या प्लॉटला भाव सापडला होता, मागच्या वर्षी हाय ना?
म आमचे पहिल्या, पहिल्यापासूनच भाव सापडला होता आम्हाला.
काय नाही ना ग. आपल्यान आमच्या कोर येथल्यान तिथल्या, सोबतचेच होत्याना.
सोबतच्या होत्या पण आमची पहिले स्टार्टिंगला थोडसा बरा भाव होता मध्ये गेला. मग परत नंतर भाऊ उठला म्हण टमाटे जास्त दिवस चालले. हम्म जास्त दिवस चालू होते टमाटर. नाही आमचे चांगल्या म्हणजे आमच्या अजून तांबाटे आहेत, फेल गेलोच नाहीत. भाव जरी नसला तरी माल निघतो. माल जरी नसला, तरी भाव भेटतो. असं काहीतरी होतच.
हा माल निघायचा, पण मग तरी एवढं नाही ना गं. जसं काम केलं, तसं नाही ना निघाल पैसे त्याच्यात.
नी आमचं बरच झालं.
हम्म तसं काकडीच बरं झालं होतं काकडीचं चांगलं झालं होतं.
हा तु म्हणते बागात आमच्या बागा आहे मध्ये काहीच लावू देतील म भाजीपाला नाही लावू देती तेव्हा काकडी तर बाजूलाच
यावेळेस हे नाही म्हणत होते किरण नाहीच म्हणतो आता?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
पण मग मी म्हटलं म्हणलं काडी चांगली वहिले ना.
हा हा.
मग म्हटलं तद्या लावून मंग झाला तयार लई लोक खालं त्याच्यात. तयार झाला.
तेवढे कष्ट कराव लागत आहे ना गं. तो कोणी का कोणी का पहिल इकडं पाहिल का तिकडं पाहिलं असं होतं.
हा नाही त्याचं नाही काही पण माणसं देतय खुडून पण मंग.
हा पण मंग बरं आहे हा.
मस्त टामटायचा भाषा
हा टमाटेचा टमाटें काकड्यान जाम होतो ही मोठी सरळ काढ गं मजीदा
काही अगदा याचा टामबाट्यायचं आणि काकडायाचा जर भाव झाल त्याला म्हणलं काल जातो मग पाहुं आता काय करतोय त्याचे पण चाललय.
नको नको त्याला म्हण सा करीत राही कालं बंद करते शेतीचं काय आज हाय उद्या नाय.
हा ते आहे पण मंग.
मेयोनी
ह
कराटेची करा . नाय माहित काय माहिती?
त्याचा आपण घरी पाहिचंय ना तिकडं पाहि ना गं मंग धाव पड होती पावडरी माराय लागत आहे.
मंग तीन वर्ष खामांगे
हम्म पाहू ना आता काय म्हणतो काही नाय.
दोन तीन वर्षात सगळं सुई लागून जाईल मग पातच
हा ते आहे. जर म्हटला तर मग करील पाहू.
मोंडा मोंडा असं निगल सारा आता काही करस आता सगळं मोंडा चालच्या.
भेंड्या लई दिवस चालल्या ना?
हा तुझ्या लग्नाची वेळा स्त्री कार रिवर्स आले होते कारण आमचे चनक खुडण झाले न होते तेव्हा मग
हां.
दुसरे कामं भरपूर आलेच, सारे लग्न आली एखट टी मग ते खोडायला जमलं नाही मार्केट कमी होऊन गेलं. कानागाडी केली, नंतर परत नांगरायला निघाले होते. राहू द्या आता थोड दिवस अजून.
हा बरं झाल ठेवल्या ना आताही मार्केट जरा चांगलं आहे ना.
हा माझ चांगलं हाय. पाटाला पाणी आलं मग पाणी तुंबून दिलं चांगलं.
हा.
मग परत फुटल्या म आता लागले म्हणायला बरं झालंय ना अंगारले मी, बरं झालं ना अंगारलं मी.
हा ना तेच ना भरपूर दिवस चालल्या ना.
पाणी तुंबतन आणि त्या वावरामध्ये
हं.
त्याच्यामुळे दुसरं काही जा
हम्म. डिसेंबरमधी लावलंय ना?
हा डिसेंबर दोन डिसेंबरला लावल्यात्या.
मग आठ एक महिने झाले लावुन आता.
आणि त्याच्यानंतर दीड महिन्यांत चालू झाल्या.
हा.
दीड महिन्यात चालू झाले तशा पुढं मग चालूच झाले फक्त मधी पंधरा दिवस न्हवते निघाले.
खुडीत्या ना?
हा काय म्हणती? हा दिवसाआड.
हॅलो.
अग दिवसाआडच खउडइतओ. येते हजार पंधराशे, हजार पंधराशे.
बरं आहे ना मग काय. घर खर्च वरचे वर निघतो.
एक दुभती गाय रोजच दुधच हाय चालू.
मग
नाही माहीती. कोणाच? हॅलो.
हॅलो, काय ग?
बोल ना.
काय करू राहिली?
झाले करायच्या आता दळण पाहू राहिली.
हम्म, हम्म. मी तर त्या दिवशी दळण दळीलो होत आता इकडे आले ते अजून आहे.
कधी?
त्या दिवशी दोन, तीन डबे दळले.
हम्म.
मी इकडे आले होते अजून तर भरपूर आहे.
हा ना?
हम्म.
पाहिले ना दाता येणार भरून नाही दळता येणार दळण मग आताच दळून नेतो‌ ना.
दुपारहून का बरं, लाईट जाती का?
नाही ना काम हाय ना मग
हा हा मग ती सहा वाजता लागणार आहे ना.
ह तवर दळायचं दळायचं तर त्याच्या पुढं नाही दळायचं.
हा हा.
अग काय खरंच करती काय?
आ?
खरं खरंच करती.
आग मग आजून जायलाच नाही ना ग.
हम्म.
आवाजच चेंज आहे पाहिना. तेन दागा आता काल तुलाही हे झाल होता अगं.
हम्म.
त्याच्यात तू माझा रूमाल इकड रायला होता उन्हातानात आले.
हम.
रुमालही नव्हता बांधलेला तोंडाला
हम्म मग.
मग काय आले तसेच आण काय?
मम्मीला म्हटलं मम्मी म्हणती नाही इथं राहिलच नाही म्हटलं अगं तिथंच राहिलंय पाय म्हटलं निट. मग काय? मम्मी म्हणे नाही म्हटलं हाय अग तिथच आगं मग तिन नीट गवसून बघितला मगं होता.
हा.
मला फोन करून सांगितलं काल तिकडं मळ्यातही तशीच गेले होते मग. बिना रूमालची. आणि काय?
मग
मांजर पाय ना. मी जिकडं हिंडू राहिली तिकडचं माझ्या मागं माग माग येऊ राहिलीयं.
भारी मांजर आहे ना त्याला कलर मस्त आहे.
अगं काल मी गेली होती ना तिथं तिथं पण सेम अशेच कलरची होती. सेम टू सेम फक्त इतकी गब्दुली होती ना भास कधी
तु मळ्यात गेलती का?
हा तिथं घर आहे ना तिथं बघितली सेम अशीच आहे.
हा ना.
गब्दुली गब्दुली विचारू नको.
बरं आहे मग
सेम टू सेम अशीच होती बाय.
हा.